हॅलो
हॅलो
जेवू राह्यला का?
हा हव.
हो का, झालं जेवण? का ग? जेवण झालं? श्रावू, हव का? पप्पा म्हणे ती लई फिरली म्हणे आज, ती लावन काम करायला. काम करायला लाव म्हणते, लई फिरली म्हणते आज.
कै नव.
कधी, कधी करशील म, नऊ वाजले ना.
करते ना आता.
हव का, तिझं नुसतं नायपुरांण चाललंय.
जेवण झाले का?
जेवण झालं ना.
हो का, काय भाजी खाल्ली?
हव का?
हम्म
नाही म्हणला आत भांडे घासून काढतो न तर मग काहीतरी काम करतो अभ्यास कर दोन्हीच एक कोणतंही ह
जेवण झालं
हा
काय भाजी
तिखट मेथीची भाजी
अ का
स काय कली हव का
हा
बास् गेले. होऊसगदा नाही का तुला
हा.
साईला बी घेऊन जाय मग
हो
हा
हम्म साय काय करतोय साय काय करतोय
म ते त्याच्या क्लासमध्ये बसणार तो आता त्याल घेऊन जाई ते मोबाईल घेऊन ये तकडे
बर
हा काय चालत तस
नाही आ
तेव वाटत
अरे